हॅलो, हा आवाज या
हो आता येत आहे आवाज, हॅलो बोला कसे आहे?
हां बर आहे तुम्ही काय करायला?
खूप छान आहे मी, काय करत आहे.
काय नाहीआता घरलाचालोय कॉलेज ला गेलतो.
जॉब ला जातेस ना तु?
नाही नाही मी कॉलेजला जाते.
हो का, बरं बर-
होय डी फार्मसी करत आहे बिनारी कॉलेजमध्ये. मग असते काय एक्झाम झालं सकाळी उठलो आज थोड लेट झालं लेक्चरला जायला काय झालं मी सांगलीमध्ये इथे नवीन आहे म्हणजे सांगलीमध्ये नवीनच आहे. आणि मी नवीन रोड टाय करालतो. आणि हिथ ट्राय केला आणि मी रसताच विसरले कुठे जायच. आणि मला माहितच नव्हतं हा आणि म माझ्या फ्रेंड्सना कॉल लावून मला ओरडायच्या.
बापरे असे असे ना एक्सपेरिमेंट सुट्टीच्या डेजमध्ये करायचे असते. खर तर
ह होय म्हणजे मला लवकर रस्ता हुडकून काढायच होता एक म्हण मी कॉल लावला आणि मग मी आलो मधल्या रस्ताना आणि मी विचारलो कुठे जायचं आणि त्यांना कॉल लावला आणि मी सांगितलं त्यामुळेनी ओरडायला चालू केली तुला समजत नाही काय मग काय केलं इथं
खर तर ऑफ डे ला करायचं असे नाही करायचे इम्पॉर्टंट असलं तर लेक्चर वगैरे ती म्हणजे चुकलं तर सान होईल ना एका मिनटाच जरी नाही कळलं तर किती नुकसान होतय माहित नाही का तुम्हाला
होय म तेच का आज थोडा वेळ झालता उटायला कार चाललंय रात्री ग नाही मी रात्री एकच्या पुढे झोपलो माझे फ्रेंड पण फोन वरती होती मी पण फोनवर ती रिल्स स्क्रोल करत बसलेलो काय हॅलो आवाज आलाय हा
मी ऐकत राहिले
हां मी म्हणजे रील्स स्क्रोल करत बसलेलो रात्रभर
हा
हठी आणि मला लक्षातच नाही टाईम किती होऊन गेला आहे मग मी एक वाजून गेलं मग बघितला एवढा वेळ झालाय म्हंटला आणि मग फोन ठेवला मॉशरूमला जाऊन आले झोपले लाईट तेन बंद करून आणि सकाळी उठायलाच होईना सकाळी किती सहाचा अलाम लावलेला अरे मला उठायलाच हो ना उठायला लई कंटाळा त्या करालागलू मी
लवकर झोप घ्यायची कस नाई जास्त वेळ केलं दिवसभर मग पित्त वगैरे होण्याची शक्य क्यता असते सकाळी डोकेदुखी होते
हम्म आणि मग काय झालं उठलो असं करत, करत किती सहाचा गजर बंद केला सव्वा सहाचा बंद केला साडे सहाचा पण बंद केला उठणार ठरवलं साडेसहाच्यावरीती आणि माझी फ्रेंड उठलेली ती वॉशरूमला त्यांनी गेली त मग तेव्हा पण म्हटलं तू आल्यावर उठव मला म्हणून तिला उठून मी सांगितलं की तु आल्यावर मग मला उठव म सातला आली सातला उठवली काय त्याच्यानंतर ना मग माझ आवराय
दुसऱ्याचे जीवावर बसायचं नसतंय दुसऱ्याच्या जीवावर बसलं की सत्यानाश होतय सगळा
ह ते हे आहेऐ का हा आणि काय हा उठलो उठल्यानंतर ना मग भांडी घासली थोडीशी भांडी घासले
वा, वा, वा काम करता घरची
होय काम करतोय भांडी घासल्या भांडे घासले आणि काय केलं हा भेंडी चिरली भेंडी करायची हो त्याच आणि त भेंडी सांगू नको कसा लई वेळ लागतोय चिरायला
हो का हो, हो ते त्याच हे जिगटपणा असतो हो, हो तेला स्वच्छ धुवून पहिला हे करायचं मग चिरायला घ्यायचं पहिला स्वच्छ धुवायचं मग पुसायचं मग चिरायचा स्वच्छ
मने चिरले भाजली चांगली त्याचा त चिकटपणा जाऊस पर्यंत तेल घालून आणि मग कांदा टोमाट तेलात घालून मग भेंडी भाजली आणि थोडीशी आणि मग चटणी मीठ घालून मग फोडणी दिली
हा
मनला ते साईडलाला म सपपािचे पीठ मारली सपपा चिचे पीठ ला उकरस मरला
सगळ्यात आधी चपातीचं प्विट मिळून घ्यायचं म्हणजे कसं असतं नंतर मग भाजी वगैरे मिळून करायची चपातीच मीठ पीठ ते मळून ठेवलं ना त्यांना तर ते सस पा ना हॅलो हा ते मउ होत आणि सगळं ते एकदम छान होत असते
होय मी तेच तेच म्हणालतो एवढं का घट्ट झालंय मी कमीत कमी पंधरा मिनिट वीस मिनिट त्याच म त्याच्या पिठातच बसलोय
एक दोन मिनिटं बाई आता इथच होऊ जाऊ का का हां हॅलो म हॅल हो हो येतोय येतोय बोलोल
हा मी तेच मालतो आम्ही वीस मिनट पूर्ण वीस पंधरा मिनट त्या पिठातच बसलय म्हणत मी म्हणाले मळ न का मळलं का मला काय समज ना
नाही पहिला पीठ हे करून घ्यायचं नंतर भाजी भात वगैरे लावत बसायचं कस असतय ते पीठ म्हणजे त्याला पण जरा हवा पाणी लागु दे ना
होय ते बरोबर आहे मग तेवढं केलं मळल
आपण पहिला हल्ल्यावरोटेन घेतला फुगतोय तसं ते पण फुगायला पाहिजे ना
भारीलॉजिक आहे ह समजलं आणि मग त्याच्यातच वेळ झाला ते केलं सगळ म्हण तर ना आवडलं माझ्या कपड्यात बद्दल सगळं तयार व्हायला वेळ त्यात कपडे्यांना घालता आमच्या
बर
त घालवलाय काय माहीत आम्ही य प्रॅक्टिकल वगैरे तर चांगलं चाललंय सगळं आज काय नवीन पार्टनर मिळाली एक रोल नंबर नुस लावला ता नवीन मग म्हणाली तिच्यासोबतच केलं चांगलं केलं
बर का
सरांनी आमचं सांगतो का ऐका
हा
एक रीडिंग होती काय आणि ती रिडिंग दुसरीच बघितली म्हणजे गेला एक पहिला एक्सपरिमेंट झालता कधी आता गेला ट्युजडेला काय तर हा गेला ट्यूजडे ला पहिला एक्सपेरिमेंट झालता आणि ह्या ट्यूसडेला दुसरा होता काय आणि का नाही मग मी ना पहिलं त्यांना ह्या सेकंड एक्सपरिमेंट ची रीडिंगस पण दाखवली सगळी कॅलक्युलेशन
एक दोन मिनटं थांब
हा हा
सहा मिनटं
हॅलो हां आणि मग मी काय केली दुसऱ्या एक्सपेरिमेंटची कॅल्क्युलेशन दाखवली काय पहिला आणि सरांना वाटलं सर मला सरना ते काय एक जवळच्या जवळ आलतं काय ते ड्रॉपलेटच्या काउंट्सनुसार आणि दुसऱ्याला काय केेलं सरांनी ॲसिटोनसाठी ना, आशिटोनसाठी काही ब्यंजनसाठी माझ्या पहिल्या एक्सपेरिमेंट मधली रिडिंग्स बघितल्यात आणि त्याच्यावरती मला कावालंत. हे जरा तरी लॉजिक जुळते काय इथं तर, म्हला केवलं हे सर तुम्ही दुसऱ्या पहिल्या एक्सपेरिमेंट मधल बघून दुसऱ्या एक्सपरीमंट जच करालायला येता.
आणि त्यांचं काहीतरी लॉजिक असेल ना ते पहिल्यावरन दुसऱ्यावर
पहिल्यावरती नव्हतंच लॉजिक. पहिलेच
असेल आहो आ त असेन आग ते, काय कस असतय. पहिल्याच्या वरन दुसऱ्यावर ठरवलं जात असते. असा विषय असतो. आता मला एक्साम पल मला आठवत नाहीये पण नक्कीच आठवलं ना नक्कीच सांगेन तुला एक्झाम्पल मी.
ओके चालतंय आहे आणि तुमचं कसं काय काय?
काय नाही माझं खाऊन पिऊन निेवांत अस असते फिरायचं. इकडं तिकडं तिकड जायच. जरा स्नॅप ओपन करून बसायच.
होय आणि मी आणिक नवीन रस्ता घेतला आता बघू आता बरोबर जातोय का? ह्यो येन चुकणार आहे. मी बी चुकला.
कशाला असली एक्सपेरिमेंट करत बसायच. ते टाइम वेस्ट करायच नाही आता आता फक्त स्टडीवर फोकस करायचा. सुट्टीत.. ज जेव्हा खूपच पण टाळा आला असेल तेव्हाच ते करायचं अदरवाईज स्टडी करायचं फक्त. आता आपलं ऐज नाहीये की फिरत राहावं इकडं तिकडं खायला जावं सारख.
हां हां आणि काय?
काय नाही निवांताय. मी पण आता घरी पोहचेल. थोड्या वेळात.
थोड्या वेळात.
येस
मला पण एक हा आता एक कि, ते मला अर्धा तासच लागेल जायला अर्धा तास पंधरा मिनटे. हां मला रोड सापडला.
सापडला ना जा नीट.
हां हां आणि हे कशाचं सांगाल तो,
कशाात सांगत होतीस.
हां. काय? तुम्ही तुम्ही न तुम्ही काय काम करतायसा?
मी काय काम करते म्हणजे माझं फार्मसी झालय आहे. मी आता ह्याला हो.
कशाला हायसा.
मी आता बी फार्मसी झाले माझं मेडिकल मध्ये असते ना मी
होय
हो
कोणत्या मेडिकलमध्ये हायसा.
श्री दत्त मेडिकल म्हून मी माझे मेडिकल काढले ओपन केले. तिथं च आस्ते
हो आवाज याय लागला गाड्यांचा बहुतेक मेडिकलमध्ये हायासा.
येस येस मेडिकल मध्येच आहे.
आणि म काय फार्मशी सोपे आहे काय? अवघड आहे.
केलं तर केलं तर सगळं सोपं आहे. नाहीय केलं तर काहीच नाही सोपं. होनता.
हॅलो हॅलो
हॅलो
हा आणि काय काय बाकी सगळं हे तुम्ही जेवला का आज
यस जेवण केलं मी पण आज मी बाहेरून ऑर्डर केलेलं. हळड वाळ पनीर रोल केलता ऑर्डर
कसा होता पनीर रोल ज
छान होता खाल्ला मस्त पोट भरून हम्
मे बी मी आणि रस्ता विसरले म्हणजे दुसरीकडे गेले. म्हणजे मला माहित नाही ह्यामध्ये तीन सब गल्ले इतके झाला.
त्याजनग
गप्प म्हणजे मला वेळ वाचवायच. म मी शॉर्टकट घेतलेला खरं या शॉर्टकट मध्ये मी चडकून पडले.
चुकला तर कायतरी झालं गेलं कोणत उचललं तर ह याल्या सामसुम जागेत ना जायच नसत.
हां
हा हा नाही लक्षात ठेव.
होय होय
हा ठीक आहे. मला काम आहे आेत बघायला पाहिजे किती?
ह मला पण हो रस्ता उडत जवाय ठ होतो. ठेवतो मी नसता उडकते हा हा.
हो बाय बाय